हॅलो...
हा, ताई बोला.
हा शुभ सकाळ.
शुभ सकाळ.
कशा आहात?
ठीक आहे. तुम्ही कशात सांगा?
खूप छान, आजचा दिवस खूप अ सकाळची सुरुवात. फ्रेश मॉर्निंग.
हो! हो! नाश्त्यामध्ये अजून. काय वेगळे प्रकार वगैरे ताई मला म्हणजे सांगताल का तुम्ही?
नाश्त्यामध्ये ओट्स ओट्स घ्यायचे नाश्त्यामध्ये
बर नाही असं म्हणजे फॅमिलीसाठीठी करताना काही वेगळा वगैरे प्रकार. कारण म्हणजे पोहे उ पीट
नाही, मी मुगाच्या डाळीचा डोसा करते.
बरं
मुग काय नाही, आपली मुगाची डाळ रात्री भिजत घालायची.
हा..
टून घ्यायची आणि त्यात हिरवी मिरची हिरवी मिरची आणि हे टाकते मीठ. बस नाही तर लाल मिरची टाकायची आणि ते ून घ्यायच त्याचा डोसा काढायचा आपला.
बर बरं आणि सोडा वगैरे त्याच्यामध्ये
सोडा जर प पिटपर्मेंट. फुगण्यासाठी थोडा ये नो टाकला तर चाल सोडा इईनो थोडा पण मी शक्यतो काही टाकत नाही त्याच्यात.
अच्छ, बरं! बरं!
हम्म मी शक्यतो त्यांचा वापर ज्या कमी करते इनो, सोडा वगैरे
बर बर फक्त ते भिजवलेले जे मूग असतात. ते मी सरमध्ये फिरवून अ. म्हणजे पाणी वगैरे काय टाकायचं नाही?
टायच ना
हम्म, आणि त्याच्यामध्ये मीठ.
हा त्याच्यामध्ये मी
आणि त्याच्यासोबत काय असं तोंडी लावायला वगैरे
आपली पुदिन्याची चटणी करायची कोथिंबीर, हिरवी मिरची. आलं टाकून, थोडस पुदिन्याची पाने टाकून ती चटणी खायची.
बर बर.
करून. हम. आज आज थोडा वेळ मिळाला सकाळची काम आवरली मग की तुम्हाला मग म्हटलं बोलूया आपण आता. नाही का? मी तुम्हाला मला तर घरचं जेवण खूप आवडतं.
हो तसं आवडतं
हा हां हां.
ह जास्त त करून मला ढोकळा खूप आवडतो, पण तो काय म्हणजे बनवताच येत नाही हा प्रॉब्लेम आहे माझा
ह आणि तुम्ही दुसऱ्यांनला मदत करता?
हां.
हो कारण की दुसऱ्यांना मदत करणं त्यांचा आपल द आपला दयाळूपणा अर दाखवणं खूप गरजेच आहे आज काल आजकाल माणूस की हा विषयच नाही राहिलेला.
हो.
तेच्यामुळं मला जे दुसऱ्यांना हेल्प करता जी सामाजिक कार्यात भाग घेतात वगैरे अशा व्यक्तींशी अशा अ कमी त्यांच्याशी संवाद साधायला खूप आवडतो मला.
हो.
कारण की जे आज सामाजिक एक बांधील की हे ना ती आज कमी होत चाललेली आजकाल.
ते आहे नाही आपलं एक असा नियम आहे की समोरचा कसा पण असो पण आपण करत तव्य करत राहायचं.
आपण कर्तव्य करत राहायचं कर म्हण्य, वादीका, रस्ते, माफुलेशु कदा चन कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा नाही ठेवायची.
नाही ठेवायची होय की.
हा आणि असं नाही का ज्याने तुला मदत केली मग आपण पण मदत करायची तो करू नाही करू आपण करायची.
हा उपकार नाही ठेवायचे.
हा हां आणि कसा तो ते जी परमेश् वरानी हे जग निर्माण केलय. आपल्याला एवढा चांगला माणूस जन्म मिळालय
म आपण कुठ तरी तो सत्कारमी लावला पाहिजे सत्कार्य मार्गी.
खरं हाय की खरं हाय नाही आजच्या काळात तर खूप गरज आहे त्याची ताई.
हो आजकाल काय झालं? अमेरिकेनी, वगैरे ह्या देशांनी खूप सारे मशीन शोधून काढले चीन वगैरे त्याच्यामुळे आपले माणसांचे काम काम कमी झाली माणसांची माणसांनला रोजगार कमी मिळू राहिलाय.
हो हो.
त्या मशीन मुळे बरेचसे माणस बेरोजगार झालेत. जितका मशीनचा फायदा आहे वेगवेगळ्या तितका तोटापण हाय. आता आपण वॉशिंग मशीन म्हटलं तर धुन्या कपडे, धुने भांडेवाले मावशी त्यांचे काम कमी झाले. परत आता फर्चीला रोबोट पण निघालाय फर्चीच्या रोबोट मुळ त्यांचेही काम कमी झाले. ज्या कमी शिकलेल्या आहे वगैरे त्यांच्या हाताला जो रोजगार होता ना. तो आता कमी झालाय तर मग मी काय करते ते जे महिला बचत गट आहे वगैरे. त्यांच्यातून ये ना त्यांना रोजगार कसा मिळेल? त्यांना रोजगार कसा मिळेल? हे बघते मी, मग त्या मुला त्या महिलांना स महिला सक्षमीकरणा कर नेते मी.
बरं बरं.
महिला सक्षमीकरणातून वेगवेगळे उद्योग त्यांना चालू करायला होते. कापसाचा वाती बनवणे असे, आणि त्या वेगवेगळ्या उद्योगांमधून त्यांना चालना मिळेल. ते त्यांचा घरातला स्व खर्च काढू शकतात आता सध्या. आणि आमच्याकडे फार छान आहे आमच्या इकडे एक अ महिला सक्षमीकरणाची एक संस्था आहे.
बरं.
तर त्यात खूप साऱ्या महिला आहेत. लाकडी घाण्याच तेल तयार करतात वेगवेगळे मसाले तयार करतात त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो वेगवेगळे मसाले करण्याचे. वेगवेगळ्या तेल लाकडी घाण्याचे तेलाच त्यांची त्यांना त्यांनी नंतर प्रशिक्षणा नंतर सगळ्यांनी दुकान उघडले, उघडली. त्यांचा आज व्यवसाय धंदा खूप छान चालू आहे. काही जण साबण बन, साबण विकता काही जण धूप विकतात आमच्या संस्थेत.
अच्छा साबण म्हणजे आपले ऑंड काय म्हणतात आयुर्वेदिक वगैरे.
आयुर्वेदिक वगैरे साबण काही जण फराळ बनून, फराळ वेगवेगळे खारीक खोबऱ्याचे लाडू म्हणजे जेणेकरून एक प्लॅटफॉर्म मिळतोय. का? अ आमचे स्वतः कमाईतून ते स्वावलंबी आणि स्वाभिमानानी जगू शकतात, असं.
बरोबर आहे की.
तर, - काही जणीला मी छोटे जे आहे कमी शिकलेले त्यांना सांगितलेले पहिलीचे दुसरीचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता ज्युनियर, सिनियरचे. छोट्या मुलां
हो हो.
मग त्या छोट्या मुलांचे क्लासेस चालवायला त्यांना मी आम्ही गायडन्स करतो मार्गदर्शन करतो. अशा पद्धतीने मग त्यांना मी वर्कशीट पुरवते पंद्रा फिक्स करून असे. वर्कशीट तयार करते आणि मग त्यांना आम्ही वर्कशीट करून त्यांना मग सांगतो, दे द्यायला लावतो वगैरे. त्यांनाही शिकवलं वर्कशीट कशी तयार करायची? मोबाईलमधून कॅन आणि परत काही काही जणांना चहाट अती जम चहा म्हणजे आपल्या भारतात आवडतेय सर्व
ते तर आहेच.
चहा कसा बनवायचा त्यात काय टाकायच काही सर्व आम्ही माहि देऊन त्यांना त्यांना ट्रेनिंग देऊन एकदम हे कोण? एक एक आपण म्हणतो ना सक्सेसफुल चहाचे स्टॉल टाकणं
हो हो.
आणि ते तेच आमच्यासारखे त्यांना आरोग्याविषयी त्यांच्या हेल्थ साठी पण त्यांना हेल्प करते. त्यांना कधी काय प्रॉब्लेम आले, काय झालं काही आजारी पडल्या त्यां आयुर्वेदिक पॅथीची गरज आहे ऍलोपॅथी करतो आम्ही त्यांना. परत त्यांना आहार विहार व्यायामाच महत्त्व समजून सांगतो. दैनंदिन जीवनात तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे? हे सर्व आम्ही त्याच्यात सांगतो त्या महिलांना. त्यांचे मीटिंग मध्ये आधी आम्ही पंधरा मिनिटं एक्सरसाइज घेतोय. योगा वगैरे मेडिटेशन मग नंतर आपण ते सुरू करतो. मग यातून येणाऱ्या लेडीजला खूप छान खूप लांबून लांबून लेडीज येतात आमच्याकडे. खूप तर याच्यातून महिलांनाही खूप चांगलं वाटतं फ्रेशनेस वा फ्रेश वाटत. काहीतरी त्या घरच्या कामातून घरच्या चूल आणि मूल यात तुन ते कुठं त्यांच माईंड फ्रेश होत मग मन प्रसन्न होत. आणि आप
हाच प्रॉब्लेम आहे का आपल्या भारतातील पुरुष अ पुरुष संस्कृती आहे. तर ते काय करतात ब बायकांला एवढं किंमत देत नाहीत.
हम्म हम्म.
तर मग ह्या पुरूष संस्कृती कुठ तरी हे झाली पाहिजे. पुरुष आणि स्त्री समानता हे महिलांना कळलं पाहिजे. म्हणून हे नवीन नवीन आम्ही उद्योग बिझनेस सुरू करून महिलांना सक्षमी करून कमीवतो. आणि त्यांच्या त्या त्यांच्या अडचणी कुठल्या आहे काय आहे त्यांच्या अडचणी त्या मीटिंगमधून समजू आम्ही समजून घेतो आणि त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. आणि त्यांना नाश्ता वगैरे जेवण आमच्या आम्ही ग आम्ही मी घरून वगैरे करून नेते त्यांना. हेल्दी नाश्ता वगैरे असं त्या मीटिंग मध्ये आल्यावर त्यांच्या बरोबर छोटे छोटे बाळ असतात मग त्यांला ही खा त्यांचंही जेवण छोटे छोटे स्नॅक देतो आम्ही मिटिंगमध्ये मग त्या खूप खुश होतात. त्यांची मुलंही त्यांच्याबरोबर छान राहतात.
हो
आणि बागेत जवा मला बागेत- हा आणि मी- काय करते रिकाम्या वेळेत मस्त बागेत जाऊन बसते निसर्गाचा आनंद घेते. एकटी जाते कधी कधी आणि एक- ती निवांत बसते स्वतःशीच स्वतःला ओळखते मी त्यावेळेस त्या का त्यावेेळेस- स्वतःशीच बोलणार स्वतः जे- स्वतःवरच प्रेम करणं हे मी त्या बागेत जाऊन शिकते.
चांगलं आहे नाही आता कधी एकदा आलोत ना तिकड कि मग नक्कीच- भेट देऊ तुमच्या हेला होस्टेलला -
छान छान तुमच्याशी बोलून आनंद झाला ठेवू ताई. ओके बाय-
हो हो हो चालेल हो बाय बाय बाय.